हा मी ह सानिका बोलतोय, मी काल उकडीचे मोदक बनवले होते. खूप छान रेसिपी झाली होती तुम्ही करणार आहे काय ते मोदक? तुम्हाला.
त्यास्नी अ ट्राय करेन मला त्याच म्हणजे कसं करायचं वगैरे. इथे काही तुम्ही सांगू शकाल का?
हा मी त्याची रेसिपी तुम्हाला सांगते तस तुम्ही करून बघा म्हणजे तुम्हाला ते आवडेल पण आणि म्हणजे ते हेल्दी पण आहेत खायला उकडीचे मोदक.
हो हो हो म्हणूनच मी म्हन ते अ मी चार पैकी म्हणजे रिक्वेस्ट करते कि तुम्ही मला प्लिज ही रे रेसिपी सांगा. म्हणजे मी पण घरी ते बनवून बघेन.
हा बनवून बघू शकताय तुम्ही. त्यासाठी मी अं म्हणजे त्याला साहित्य काय लागते फक्त अ घरी आपले नारळ असतात ना त्याच ओल खोबर ओ खोबरं
ओके.
ते नंतर गूळ अ किंवा साखर पण अस केलं तरी चालतय पण सा कुकर कसं ते ते चिकटपणा येत नाही त्याला जास्त. म्हणून गुळ वापरायचा. मग ग त्यानंतर अं वेलची, वेलदोळडे वगैरे कुनाला जर टेस्ट ला आणखीन हवे असतील काहीतरी वेगळ असं अ पाहिजे असेल तर, म्हणजे त्यांना वास वगैरे छान येतो. स्वाद त्याचा वाढतो. ह ते म मिक्सअप करून म्हणजे, अ खोबरं असते ना ते अ त्याच हे करायचं अ मिक्सरला लावायचं किंवा तुम्ही ते अ हे असते ना अ बारीक करायचं असते बघा खोबरं कायतरी आण म्हणतात त्याच नेम नाही माहिती मला, पण ते युज करतात ते मशीन.
हा हा ते म्हणजे लाकडी टाईप असते आणि ते असं करायचं ना म्हणजे हा बरोबर, बरोबर ते असं धार-दार
हा धार-दार असते ते. हा. त्यामध्ये तुम्ही फिरवून घेऊन अ खोबरे हे करू शकता त्यानंतर मध्ये अ तुपात आपण तूप थोडं घालायचं कढई मध्ये कढई गरम करत ठेवायची. त्यानंतर त्यात तूप घालायचं. तूप घातल्यानंतर आप पण अ जे आपण खिसलेलं खोबरं असते ना ते त्यामध्ये घालायचं आणि थोडा वेळ भाजायचं म्हणजे जे आत जेणेकरून त्यातलं पाणी हे होईल, एबझॉर्व होईल आणि फक्त ते सुकं खोबरं होईल. कारण गुळाला नंतर आपल्याला पाणी सुटते ना. गुळ घातल्यानंतर, त्यामुळे ते खोबरं पहिला भाजून घ्यायचं. त्यानंतर मग अ ते खोबरं भाजलं ना कि मग त्यामध्ये आपलं वेल ठीक आणि नंतर अ गुळ घालायचा गुळ घातल्यानंतर थोड्या वेळ ते हलवायचं म्हणजे ते आपलं सारण तयार होत. हेच मोदकाच त्यानंतर आपण अ कणिक म्हणून घ्यायची म्हणजे आधी कणिक म्हणून ठेवायची मग सारण करायला घ्यायच म्हणजे जेणेकरून ते आपलं अ जे आहे ना कणिक ती भिजेल त्यासाठी कणकेसाठी आपण साधं आपलं ह्याच हे यूज करू शकतोय गव्हाचं पीठ अ किंवा तांदळाचं तांदळाचं पण करतात पण तांदळाचं मी कधी केललेल नाहीये. अ गव्हाच पीठाचं कसं अ गव्हाचं पीठ ये ना ते आपण अ चपातीला मळतोय ना त्याच्यापेक्षा थोडस घट्ट मळाय अ त्यानंतर मग ते अ त्याचे अ छोटे छोटे आपण पुऱ्या करतो ना तसे राऊंड करून घ्यायचे
हॅलो छोटे छोटे राऊंड करून घ्यायचे. त्यामध्ये ते सारण भरायचं. अ थोडं थोडं सारण म्हणजे, जेवढं आपल्याला गोड पाहिजे तेवढं त्यामध्ये गुळ घातलेला असतोय आपण त्या गुळाच्या मानानं आपण सारण घालायचंय जेणेकरून आपल्याला त्याचा स्वाद व्यवस्थित लागला पाहिजे. त्या सारणामध्ये एक आपण मीठ पण घालू शकतोय थोडस म्हणजे ज्याणेकरून चव येईल आपल्याला वेगळी त्यानंतर अं जे सारण आहे ना ते थोडं थोडं त्या म्हणजे गोल आप ण राऊंड केलेत ना चपाती अ पिठाचे त्यामध्ये ते सारण घालाय आणि वरती मग आपण पाकळ्या आपल्या हेला आपण हय अ मोदकाला पाकळ्या करतो. हे माहितीये तुम्हाला? छोट्या छोट्या पाकळ्या करतात ते
हो हो साईडला अशी ती डिझाईन बरोबर
हा तशा पाकळ्या करायच्या आणि त्या एकदम चिकटवून घ्यायच्या वरती. म्हणजे त्याच हेने पिठाने हे करायच्या चिकटवायच्या मग ते आपल्याला शेप येतो त्याला हेला मोदकाला
हा
आता शेप अ शेप आलेत ना छान असे शे शेप येतात. मग ते अ मोदक आहेत ना आपण अ उकड चाळन अस ते ना त्यामध्ये तेल थोडस तेल लावायचं
हा
अ त्यात थोडस तेल लावल्यानंतर ते आपण केलेलं जे ये आहेत ना शेप ते त्यामध्ये ठेवायचे. आणि अ आपण तवा किंवा हे म्हणजे छोट भांड खोलगड भांड असतय ना? ते अ त्यामध्ये थोडं पाणी गरम करत ठेवायच. आणि त्याच्यावरती उकड चाळण ठेवायची ती जे आप पण हे ठेवलेलं असत ते मिश्रण म्हणजे हे मोदक आपण केलेले तयार असतात ना ते त्या चाळणीमध्ये ठेवायचे म्हणजे तेल लावून चाळणीला आणि ती चाळण. आपण उकड अ ह्याच्यावरती ठेवायची. त्या भांड्यावरती गरम पाण्याच्या
हां हां.
पाणी उकळत ठेवायचं. पहिला थोडा वेळ उकळ उकळताना वाफ किना, अगदी चाळण ठेवायची, चाळण ठेवल्यानंतर त्यामध्ये मोदक ठेवायचे आणि मग त्याच्यावरती आपण झाकण ठेवायचं आणि अ पाच ते दहा मिनट आपण त्याला शिजवून घेऊ - आपले मोदक तयार होतात.
हॅलो.
गहूच्या पिठाचे बनवता ना? बरोबर.
हा, गहूच्या प पिठाचे बनवतात. मोदक. अ नाही आपण तांदळाचे पण बनवू शकतो पण तांदळाचे कसे अं- मी कधी बनवले नाहीयेत. त्यामध्ये अ म्हणजे डाळीचं पण मी हे करतात सारण घालतात अ मी हे चणा डाळ असते ना? हा चणा डाळ. त्यात चना डाळीचे सारण पण घालतात हे च्या मते अ तांदळाच्या पिठाच्या मोदक मधे.
हा हा म्हणजे ऊ एक मी म्हणजे काही वेळा बघितले की काही लोक उकडीचे मोदक देखील करतात. आणि -मोस्टली म्हणजे फ्राय करून पण करतात मग दोन्ही की पौष्टिक कोणता आहे? म्हणजे तुम्हाला काय वाटत?
अ उकडीचे पौष्टिक हे फ्राय मध्ये कसं आपण तळल्यानंतर त्याच हे होतं ना अ म त्याला तेल जास्त तेलाच प्रमाण जास्त होतं अ त्यानंतर अ न आपल्याला म्हणजे खाण्यासाठी ते टेस्टी लागतात उक अ फ्रायचे मोदक अ फ्राय केलेले पण ते आपल्या हेल्थसाठी योग्य नाहीयेत जास्त करून.
तुम्ही अ प्रेफर कराल की उकडीचे मोदकच चांगले आहेत आपल्या-
हा -उकडीचे मोदकच चांगले कारण उकडीच्या मोदकामूळ मुळात, हा बोला,
हा बोला बोला.
हां, बोला कि तुम्ही
जे उकडीच्या मोदकामुळे शरीराला म्हणजे चांगले फायदे होतात बरोबर ना? हॅलो. हा बोला की. उकडीच्या मोदकामुळे शरीराला फायदे होतात.
हा -फायदे असतात म्हणजे उकडीचे मोदक कसे आहे खोबरं अ आपण जे अ हे के करतो अम आपण म मोदक केलेले असतात ना ते उकडल्यानंतर आपण फक्त त्याला वाफ देतो पण अ हे च्यामधे तेलामधे टाकल्यानंतर ते त्याच जे हे आहे ना अ त्यात जे पौष्टिक अ हे असतात. अम विटमिन्स वगरे असतात ना ते सगळे जळून जातात ते तेलामध्ये त्या. कारण तेलामध्ये तळल्यानंतर आप प आणि तेलाचा प्रमाण जास्त असल्यामुळ आपल्याला त्रास पण होऊ शकतो. जे अ ज्यांना म म्हणजे तेलाचा जास्त हे नसतो युज आवडत नसतो तेलाचे पदार्थ त्यांना ते आवड हे पण नाहीये, योग्य पण नाहीये. खाण.
म्हणजे काही अ समस्या देखील होऊ शकतात.
हा हो शव त्यामुळं
ऊ क उखावी.
हा उकडलेले मोदकच जास्त करून पाहीजे. मोदकामध्ये उकडीचेच मोदक जास्त असतात ना?
हो हो गणपती बाप्पांना पण उकडी
उकडीचे मोदक आवडतात हा!
बाकी तुम्हाला देखील आवडत उकडीचे मोदक खूप
हो मला पण आवडतात आणि आमच्या घरी सारखे बनवले जातात मी पण बनवते त्यामुळे घरचे पण आवडीने खातात
म्हणजे तुम्हाला तुमच्या हातचे म्हणजे हा संकष्टी लाभ प्रत्येक संकष्टीला तुम्हीच बनवता
हो संकष्टीला दर संकष्टीला बनवावेच लागत संकष्टी असतात ना
रेसिपी मी ट्राय करेन एकदा नक्की
ठीक आहे करून बघा आणि मला अ म्हणजे त्या तुम्हाला काय अनुभव आला हे सांगा
हो नक्की नक्की
ठीक आहे चालेल थँक यू
हो